हा काय करायलाय? हा काय करायलय?
काय नाही म्हंटलं जेवलास का?
कणी काकांचा
झाला की मम्मीचा बर्थडे झाला बघा सगळं आवरलं तुमचं जेवण झालं काय?
जेवतीन झालं अक्का गिल्या गावाला.
हा
मग त्यामुळं सगळं स्वयंपाकाच ते माझ्यावरच लोड पडले आता.
होय कुठल्या गावाला गेल्यात?
इचलकरंजी गेल्याय माहेरी जरा तब्येत बिघडली आहे ना तिची
हा हा हा होय.
जरा तब्येत बिघडते जरा विश्रांती पण होत्या म्हणून गेल्या.
होय मग आता चार दिवस राहायला गेलेत काय?
निवांत चार दिवस सुट्टी आता.
होय मग आता तुमच्या तुमच्याकडच असणार सगळं?
हम्मं तेच की सवय नाही आता लय जेवण झालं आता लोड व्हायला
हा जेवण झालं?
जेवलो बघा आत्ताच जेवलो. सगळ्यांना फोटो करून दिलीत आज काय आहे चिकन केलंत स एकच पहिले रबरबीत पातळ रस्सा आणि ओ मसाला भात केलता काजू घालून
अरे वा मग चांगली च चैनी आहे की
हो मस्तच अका सारखं जमतंय की नाही भीत भीत भीत केलं खरं जमलं आणि आणि मग काय केलं मसालेदार चिकनचा रस्सा हा चपात्या छावणी कणिक मळून दिली तुम्ही फोन केला ना
हा हा हा
त्यावेळेला ती कणीकच मळायला लागलेली. खायला ये म्हणून फोन केलता तेव्हा.
हा हा हा होय त्यावेेळेस मी केलेला की फोन.
हम् कावररून टुननीचा दग.
हम्म
मला बोलवलंय आणि शांधला पण बोलवलेय मी पण तिच्यास जाणार आहे म्हणून मग रस्सा छान झालता तर म्हणून रसाात खात बसलेले. दोघे जण पित बसलेले तर वाटीत घेऊन मी करायला लागल तोपर्यंत मला जर. तेव टेस्टला मला जरा दिली टेस्टला. मी कसं खात नाही त्यामुळे. टेस्ट पण बघायला येत नाही काय नाही. मग यांना म्हणलं दोघींना च बघा. व्यवस्थित झाल्या का? दोघी रस्सा घुमवाल्यातच घुमवाल्यात.
होय
आणि व्हेज काय कोबीची भाजी होती दुपारची. ती खाल्ली मी जरा. आई जरा आणि गरम गरम चपात्या.
तरी श्रावणी जरा मदत करत्या.
होय
भांडी वगैरे ती आता करतो म्हंटली, सकाळपासून तिला भांडी त्यांनी काय दिली नव्हती मी.
ह हा हा
सगळ दहा जणांचा धनवाग आहे.
जेवण ते तरी आहेवय कि एवढं जणांच व्हायतरी पाहिजे करायला एकट्या बाईला.
ख स्यपाकाची भांडी घ असते म्हणजे ज का स्वयक केल्या पडतात ते हा पटाफटा पटा घासतो किचन. तपासून ते स्वयंपाक करत करत अस आवडत. लास्टची चपाती असली की ती चपाती टाकायची वतून पटपट पटपट पटपट किचन कट पुसून घ्यायचा असं करतोय.
होय की त्याशिवाय होणार नाही लकर काम
ह मांगलीला पण लोड होत नाही ना. पण जीवन मला म्हट मामी घासतो म्हण. म्ही थोडसचां. बरं म्हटलं न घास म्हटलं होत तडघ मी सकाळी ठेऊ म्हटलं आवडतो. लईभारी काम नाही होतू सा - मला बस ते काल बाहेर फिरायला गेलं मग काल - चधुन ठेवलेलं मी घरात - मग ते कालचं धुनं आजच धुनं मग कालची वरची आमची भांडी काालची भांडी असून मला लईलोट झालो आज.
होय काय हा हा हा
हम्म नाहीत नुसतं तेवढंच असले का नेमी काय वाटत नाही.
होय की तेले जास्तच लोड झालं दोन तीन दिवसाचं म्हटलं तर-
हम्म मग बड्डेचं काय काय तुमच्यात आज?
बर्थडच काय नाही बघा जेवण त्यांनी केलेलं होत सगळं केलेलं येता येत तर केक पण घेऊन आलो. येता येता मग केक - काय आणला फ्रीजमध्ये ठेवला नंतर करायचा म्हणला.
हम्म
हा मग काय सात वाजता नारायणी झोपत्या? त्यामुळ लवकरच केक कट - तला सातला तर केलाच. केट टुू पण हा अयोध्या बनवती मग त्या म्हणल आयोध्याला चला लवकर आवरूयात सग अनप पटपट पटपट.. लगेच केक पण कापून टाकला. मग ती जागी होती तेवढ्या वेळात निघलं फोटो तेण काय नाही जेवण भात केलेला मस्त. मसाले भात केलेला परत भात आ - भाजी हेच नॉन व्हेज हा नॉन व्हेज काही खात नाही ती पण नाही कोणच नाही मी पण नाही मग उगच आई पण नाही खात मग करायच तर किती जणांसाठी मोठ - डबल डबल काम होते म्हणून एकच हा मग... मम्मीच्या बाईने स्वीट दिलतीच की मम्मीला. हे काय रस गुल्ला रसगुल्लाचं मोठं ते हा.. डबा पॅकिंग असतेना ते दिलेली. त्यामुळे तेच म. हम्म तेच त खाल्लं. स्वीट आणि केक आणि होताच की.
काय मोदक मिळालेत नाही वाटत, आहो त्यांच्या इथं.
नाही, नाही, नाही मिळालंच नाही.
नादरिकेत. कसले मोदक असतात. हे मम्मी मला सांगितली तेव्हाच मोदक असले की पहिला तुला देतो. त सांगतो म्हणून.
हा मोदक मिळालंच नाही, आहो आमच्या इथं तर.
काय माझ्या आयुष्यातले कस, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी तेवढे छान, मोदक खाल्ले असेल.
त्येच काठ पण एकदम हे असतंय. काट एकदम नाजूक, हा आणि त्याच्यात स्टफिंग जास्त असतय त्यामुळे, ते एकदम भारी लागतय गरम गरम.
मम्मी आमची सेम असं, करायची खरं एवढंच की, तांदळाची उकड होती.
हा हा.
आणि ती कणी. हा, म्हणजे. ती ही तुम्ही दिलता ही तांदळाची उकड होते. मम्मी करायची कणी. ती गव्हाची करायची.
गव्हाची उकड.
हा म गव्हाचे उकड नाही, गव्हाचे आपले साधे. साधे मोदक ओ गव्हाचे, नाही, नाही गव्हाचे उकडचे. ते काय नाही होणार व्यवस्थित सोळा. म्हणजे अंदाज सांगा तुम्हाला मी. असला प्रयोग केला नाही विचित्र त.
होय की. नाही त प्रयोग करायचा म्हणू काय तर दुसरं व्हायचं
दुसरं व्हायचं म्हणजे, एक तर सारंग गुळ ते मात्र ते मात तर ते बिगडच दुसर, तीसर, पण काय होणार नाहीत. त्याच्यापासूनत.
ते तर आहे पीठ पण मात्र
तेच की आणि त्याच्यापासून दुसरा तिसरा पदार्थ पण कुठला होणार नाही हो, भाजी बीजी
होय की डबल काहीतरी. काम आपण त्याच करू शकतोय.
त्याचं काय करायचं मग असं होतय.
होय की.
मी काय त प्रयोग तसा काय प्रयोग केलेला नाही अजून ते खर मोदक खरोखर छान होते मी जस मी टीव्ही ते ह्याच्या सिरियल मधी तेन बघयचं म्ह्यताय काय म त असं छान स्टीम केलेला असतात आणि त्याच्यावर ते असं मोदकाला केस लावलेलं असतेय. आणि मग ते गरम गरम फोडत त्या त्याच्यात तुपाचे धार टाकतात आणि खातात सेम तसा मोदक वाटालत त्यो
होय की छान म्हणजे दिसायला पण छान दिसतेय.
देकना हा ते म्हणतात कणी आ जेवण असं बनवायचं की माणसाला डोळ्याने सुद्धा जेवता यायला पाहिजे.
होय की.
तस म्हणजे बघितलं की अशी जेवायची इच्छा व्हायला पाहिजे अस
होय की.
त्यांना स्वच्छता त्यांनी मेंटेन केलेली असत्या
होय सगळं असतयच की व्यवस्थित
हम्म माणसाच्या हृदयापर्यंत जर पोहोचायचं असलं ना तर जेवण हा एकमेवच म्हणजे पर्याय हाय.
होय की.
कारण ज्या माणसाचं पोट म्हणजे व्यवस्थित असते त्याचं पोट म्हणजे समाधानी खाऊन पिऊन असते ते तृप्त अस आशीर्वाद मिळतय ओ.
हा होई की ते मेन जेवणच असं हे हाय की जे म्हणजे चांगलं झालं की माणसाच्या तोंडावर दिसतय की हा
ते हा म्हणजे
कि छान झालेय हा ते समोरच म्हणते ना की हा चांगले केलय छान आहे एकदम मस्तय. तर आपल्याला बरं वाटते केलेला माणसाला की अरे मी केले आणि त्याला आवडले समोरच्या माणसाला एवढं
हम्म माझं कस होतय स्वयपाक करायला लइ आव लई किती पण माणसं अस सगळा स्वयंपाक करायला आवडतोय खर असं कानी आया दमवतय कणी त्यामुळ माझ सगळा मुडच जातोय. दमवाय लागली की करूच वाटत नाही काय
होय की दमोवत्या
लई दमोवत्या दमवायला लागली कानी मग मला काय करू वाटत नाही कोणतरी घ्यायला असलं किन बरं वाटतय घ्यायला म्हणजे लक्ष द्यायला लागतंय तिच्याकड आता या पाय आल्यात लई आगाऊपणा करते आता
होय कि बरोबर हाय.
हम्म
कुठे गेली काय लक्ष द्यायला
त्याला कनी असं खायला हे ते तेही मागत असत्या.
हम्म होय कि.
मग ते करायला काही नाही खाऊन गप घरात बसायला पाहिजे बसत नाही.
होय.
पुन्हा तिकडं पळ तिकड पळ दोन माणसं पाठीमागणं असली तिच्या तरी पण तिला पुरत नाहीत अस डोळा चुकवून, नजर चुकवून जात्या
अरे बाबा
पोरींचं ते विचित्र हे सगळं ऐकून बाहेर सोडूच वाटत नाही. दिवसमान व्यवस्थित नाहीत. ना
ते तरी आहे बरोबर
त्यामुळं नको वाटतय तिला कुठं सोडायला. आज केवढी पडून काढली माहितीय न कशी पळाली तुमच्यांत सारखं.
होय बरोबर आहे की.
बड्डे ते नसला की नाही सारखे येते तिकड घरी. तुमच्यात लैजण असल्यामुळे सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट केल्यामु करत असल्यामुळे तुम्ही का नई ती इ माहीत झाले तिला.
हा आणि आम्हाला पण ना ती आली नाही तर आम्हाला असं हे तिची आठवण येतीया. की अरे बाबा टुनुला बोलवायचं राहिलं तिला बोलवायचं राहिलं ती आली नाही का आली नाहीय?
फोन केल्या व्हय.
हा होय.
ते मो म मोर काय तुमचा बदक दारात ठेवलेला.
कधी हा कधी केलं ते पण ह्याच्या वेळेस आपलं काय म्हणतात आम्ही गेलेलो गोव्याला त्या वेळेस घरात इथं कोण नव्ह नव्हतं की कडी असायची बाहेर.
हम्म.
केल्या ते
हम.
हा आता ग आतग आताच नाही हे आम्ही गोव्याला गेल्यावर मग त्याच्यानंतर आम्हाला अ म्हणजे असं कोण नेलं हे असं माहितच नव्हतं मग त्याच्यानंतर असं डाऊट आल की हा टुन्नुच येत्या आपल्या घरला अयोध्याच येत्या मग त्याच्यानंतर विचारलंवर होय मीच हे केलं म्हण म्हणली.
हम्म. चालतंय परत परत बोलूया मुलीला झोप झोपव झोपव म्हणायल्या बोल
हा हा हा.
हम्म चालतंय चल. गुड नाईट.
हा गुड नाईट.
गुड नाईट.